बोल ना अगं मी विचार करत होते हेअर स्पाच तर तु मला सांगितलिस मला फेशियल पण करायच होतं.
हा अच्छा फेशियल करायचं होतं काय घरीच या फिर भाईर
घरीच करते ते पण आहेच तस पण सामान
ठीक ये मग अग ग हाय ते
सगळं हाय
सगळं हाय काय ठीक ये त बघ फेशियल साठी फर्स्ट अच्छा डॉक्टर रशी बेस्ट आहे ते पण प्रॉडस्टस् मग आता आपल्याला क्लीिंजर
हा हा
आणि आणि फेअ से स्मा
ठीके
फेस पॅक पण ते फेस मास्क पण येते पॅकच घे ओके.
ठीके पॅक घेते.
चा मध्ये आता बघ तु जर मशीन सेट कर अस
हा हे ना माझी माझी माझी एक मैत्रीण आहे तिच्याकडे आहे तीच आले तर
अच्छा ठीके ब फेशवॉश नुसत पाण्यान फेस वॉश कर तेवढं ठीक हाय?
हं अ
हॅलो फेस वॉश करून काय कर क्लिंजर घे क्लिंनझर घे. हा क्लिनजर घेऊन त्याला आहे ना क्लिनज कर, आता ते काय करायचं स्टेप इझी आहे स्टेप कसा पण कर पण आहे ना खालतून वरती मसाज दे चीन पासून हेडकडं. हा मग काय कर आता क्लनझिंग केलीस बरोबर? क्लनझिंग तू कस पण करू शकतेस क्लिंनझिंग करून काय कर आता तुझ्याकड ब्लॅक वाईटेड हाय काय फेसला?
ब्लॅक हेड तर नाही आहेत, पण ना ऐकने झालाय मला.
ऐकने झालेत काय ठीक आहे काही नाही ते चालते की ते की जे तू घेटलेस डॉक्टर असेल ते पण बेस्ट टाय मग आता काय क कर क्लिंझिंग झालं. बरोबर क्लेंझिग झालून काय कर आता ब्लॅक अँड व्हाईटेट असले ना. सेटअप अरे ते बेस्ट आहे सगळ्यांपेक्षा बेस्ट आहे.
हा माझ्या तरी क्लींझर तेवढं सेटप आहे बा मी डॉक्टर हाय
ठीक आहे चालते की ते पण
म्हणजे मिक्स प्रोडक्ट युज करू शकते ना फेस ला काय डॅमेज
नाही नाही काही नाही होणार. ते दोन्ही पण बेस्ट कंपनीचे आहे, तर काय होणार नाही.
ठीक आहे बोल
ठीके आणि नंतर क्लिन्झिंग करून नंतर काय अगर ब्लॅक ऐड व्हाईटेड असले ना ते एक स्पून येते ब्लॅक ऐड व्हाईटेडस काढायची माहितेय?
ह माहित आहे.
हा तर तेजानं ब्लॅक हेड, व्हाईटहेड्स करा आता ब्लॅक हेड्स, व्हाइटहेड कुठं असत बघ फ हेडमधी असते
फोर एड वर असतं आणि एक चीन वर असत.
चीन वर अस आणि कुणाला तर हाय ना आईसचे ते साईल असते माहितेय आईसचे साईडला पण व्हाईटहेड्स असतात.
होय, मला आजच कळाल.
हा मग त्या आता तू ब्लॅक अँन्ड व्हाईटहेड्स काढलीस, नंतर अजून एकदा जरासा क्लिंझर घे. पहिलं तर फेस क्लीन कर. स्पंज न क्लीन करून नंतर अजून जरास क्लिंझर घे आणि आ परत मसाज कर
ठीक आहे
ठीके आ मसाज करून नंतर झाल्या नंतर तर फेसला अजून एकदा परत क्लीन कर क्लिन करून नंतर तर सेकंड जे स्टेप येतय ते ते स्क्रब
हा
स्क्रब घे आणि स्क्रबला ना जास्त प्रेशर देऊ नकोस फेसला अप्लाय करून जेव्हा मसाज करणार तेव्हा जास्त तर प्रेशर देऊ नकोस.
ठीकय प्रेशर न देता करते.
हा हलकच हातानं आ जस स्टा किती पण स्टेप असू दे ते खालतून वर कर चीन ते हेडपर्यंत.
ह म्हणजे खालतून वरती मसाज बरं
हां तसंच करायचं आणि नंतर स्क्रब केलीस आता स्क्रबमध्ये आपल्याला ब्रशिंग युनिट यूज करायच, आता स्क्रबला किती दोन मिनिट बरोबर आता जर कॉम्बिनेशन कवींनी या फिर ऑईलि स्किन असल तर त्याला दहा ते पंधरा मिनिट स्क्रब कर फेस ला
ठीके
आणि जर सेन्सिटिव्ह असलं तर नुसतं पाच ते सा मिनट स्क्रब करायच, ड्राय आहे तर तू सेन्सिटिव्ह आणि ड्राय स्किनला नुसतं स्क्रब करायचं पाच ते सहा मिनिट सात तेवढ
ठीके ठीके
हां तेवढं स्क्रब केलीस आता स्क्रब करून नंतर काय कर ब्रशिंग युनीट मिळतय, एक ब्रश टाईप मशीन असतय. मग ते ब्रश ते मशीन घे आणि मतलब रोल कर पूर्ण फेसला
हा
हा ते नंतर आता त्याला पूर्ण क्लीन कर आणि ते ब्रशिनला ब्रशिंग युनीट ते यूज करायल्यास ना ते पण नुसतं तीन मिनिट कर.
ठीके फक्त ओके ठीक ये.
हां आणि ते करून झाल्यानंतर फेसला परत क्लीन कर क्लीन करून नंतर जे सेकंड स्टेप येते ते येते मसाज क्रीम
हा
क्रीम ये ती आता तेला क्रीम अप्लाय कर जास् अगर तुझं ऑइली स्किन असली की क्रीम कमी घे कॉमबिनेशन स्किन असली की क्रीम कमी घ्यायचा. सेन्सिटिव्ह आणि ड्राय असलं की ती क्वांटिटी जरा जास्त घ्यायची.
माझी ड्रायच ये मला जास्तीच लागणार
हा तर तू हाय ना काय कर अ ते क्रीम जास्त घे ड्राय असली की क्रीम जास्त घेऊन अप्लाय कर आणि परत मसाज कर बरोबर
हा
आता क्रीम मधी ब्रशिंग युनिट युज होऊन मध्ये हाय ना मसाज आता ब्रशिंग युनिटमध्ये पण अलग अलग वेगवेगळे स्टेप्स येत्यात
हा
मग त्याज्या मधी ब्रशिंग आता ब्रश काढलीस ते मसाजचं पण एक मशीन येतय ते अप्लाय कर मतलब असं मसाज कर ते मशीनं
असेल का ते मशीन
होय माझ्याकड हाय तू जेव्हा येतीस ना करायची असली की मला सांग मी देते तुला
ठीक ये चालेल मग मी एक तीन चार दिवसांनी घेऊन जाईल.
हा मग आता ते झाल आपल क्रीम बरोबर
हूं
आता ड्राय आणि सेनसिटिव स्किन असले की ते क्री क्रीम पुसायच नाय अगर आप पल कॉम्बिने स्पेशल स्किन असल स्किन तर ते जराच हलक हातान पुुसायच बरोबर
हां आता नेक्स जे स्टेप ये ते तेंला पण काय करायचं अप्लाय करून जसं क्रीमच मसाज केलीस ना तसंच जेलच करायचं बट जेलमध्ये कुठलंही मशीन युज करायचं नाही.
ठीक ये जेल फक्त नॉर्मली अप्लाय करून अ मसाज कराय
हातानच मसाज करायचं तेजामध्ये कुठलं पण मशीन यूज नही करायचे आता ते जेल लावलीस तेला हाय ना मर्ज करायचे स्किनमध्ये जोपर्यंत पूर्ण स्किन असं ड्राय होत नाई बरोबर आताच बघ जेल झालं जेल नंतर येते पॅक पॅकला काय कर एक बाऊलमधी पॅक घे आणि त्याजमधी रोझ वॉटर टाक सिंपल पाणी टाकू नकोस.
रोज वॉटर अजून
हॅलो हॅलो
हां हां
मग आता पॅक हां आता नेक्स्ट स्टेप हाय तेहाय पॅक पॅकला काय कर हे अ बाउलमध्ये घे त्याच्यामधी रोज वॉट टाक आणि विटॅमिन सी आणि वीटॅमिन ई ची कॅपसूल हाय ना.
आहे, आहे.
हा त्याच्यामधी कुठले पण तू युज करू शकतीस विटामिन ई, या फीर विटामिन सी, यातील दोन्ही पण. त्याला ना प्रो--हां चालते बट विटामिन सी घे त्याच्याने छान ग्लो येतो. ते.
ती कॅप्सूल कुठे भेटेल.
विटॅमिन सीची कॅप्सुल नुसतं मेडिकलधी भेटणार, आणि विटॅमिन ईची कॅप्सुल तुला ऑनलाईनबाहेर शॉपमधी याफिर मेडिकल शॉपमधी अस तुला मिळणार.
ठीके चालेल चालेल.
हां. आता मग काय कर, पॅकलायना पूर्ण मिक्स कर. बरोबर. पॅक. ला मिक्स करुन नाहिसा अप्लाई कर तुला पाहिजे तर, पूर ना फेसला नेकला आप पॅकच काय कामाय ते आप स्किनला ना एकदम टाईट करे, आता काय फेशियल स्क्रब तेन केलं तर स्किन लूज होत्या ना? अ टाइट करते.
अच्छा! फेस पॅकच पण कराल म्हणजे, फेसपॅक करणं गरजेच आहे.
काय कारण, काय क्लिअर होय, कारण की आता आपण स्क्रब केलं ना लूज होत्या, बरोबर कारण की आप सारखं सारखं मशीन हाताना मसाज केल म्हणजे ते स्किन लूज होत्या म्हणून, ते पॅक लावायचंच म्हणून ते स्क स्किन एकदम
ठिक ये प्र बदली मला कळाल आ तर तू काय? सांगितलीस तर, मी यूज करेल त्याला.
काल
हा त्याच्यापुढची स्टेप,
आ आता, आ पॅक का लाडू आहे ना पंधरा मिनिट ठेऊून आहे ना
ह.
हल निघेून परत मसाज कर ते सुकल्यानंतर अस तू रिमू कर मसाज करत रिमूव करते. पॅक, ठीके.
म्हणजे ते आपप निघतय, का आपल्याला त्याला ओलं ओलं करून काढाय लागतंय?
ठीके चालेल. थँक्यू तू एवढं सांगतलीस.
हां, बाकी कुठली माहिती पाहिजेल होती?
नाही आणि काय लागलं तर मी कॉल करेन.
ठीके ठीके ओके, ठेवू.
आं